हॅलो. काय करते?
काही नाही. बसली आहे. तुम्ही?
हो. हे नाही फेऱ्या मारत आहे. आता सध्या. आमची फिश खाणं झाली लासफिश केली होती ना‌
हो का बापरे फिश घरी होती काल.
हो आज पप्पांनी फिश आणली होती. घरी मी पहिल्यांदाच खाल्ली हम्म म्हणजे अशी छान लागली मस्त नरम अशी खोबऱ्यासारखी ते ओल खोबरं कसं लागत
हम्म हो खूप छान लागते फिश.
ह पण त्याच्यामध्ये काटेच जास्त होते असे बारीक, बारीक राहतात ना. अस वाटते जिभे मध्ये फसते का हम्म त्याची बिना काट्याची फेश असली की कशी छान लागते मग खायला.
हा एकटी असते त्यात एक कस काय खायचं ते मोठा तो काढला की झाल. ती असते एक फिश अ त्यात एकच काटा असते. मोठा एक काटा, हम्म.
तशी पाहिजे फिश कोणती तरी म्हणजे कसं मग भीती राहते की अरे या जीबीला काटाय लागेल.
हम्म, कशी बनवली होती मग फिश?
आज पप्पांनी सांगितलं तशीच बनवले मी पहिले त्यांनी फिश घेत आणि धुवून घेतली चांगली.
हा हा.
पाच पाण्याने धुऊून घेतले त्यांनी ते म्हणे मला पाच नाही तर सहा पाण्यांनी धुऊन घे म्हणे. म्हणजे ते पूर्ण त्याचा वास वगैरे निघून जाते म्हणे सर्व.
हम्म.
त्यानंतर मग त्याच्या मध्ये जराशी हळद टाकली दोन तीन, चार, दोन चम्मच आणि मीठ टाकलं जास्तच टाकलं त्यांनी मीठ म्हणजे मग जेव्हा आपण फोडणीत टाकतो तेव्हा काहीच मीठ टाकलं नाही त्यांनी
हा हा.
हम्म आणि मग पालक चिरून घेतला आणि पालक वेगळा उकळायला ठेवून दिला.
हो का.
हम्म, म्हणजे त्या पप्पा म्हणत होते की त्याचा अर्क उतरते म्हणे बोर मग पालकाचा शिजून हा वेगळा शिजून घेतला तो पालक त्यानंतर तर मग आपण जशी फोडणी देतो ज गंजामध्ये तेल टाकलं दोन पळी चांगले पाच नाही तर सहा पीस होते मच्छीचे मोठे, मोठे मीडियम साईजचे.
ह म्हणजे ती अ आधीच पालक उकळून घे कारण मग मस्त तो फिश मध्ये उकळल्या नाही जात बरोबर आहे.
हा न मग तो कस ते लगेच होऊन जाते म्हणते फिश मिळात दोन दोन, तीन हा चार, पाच मिनिटातच झाली हो ती लगेच टाकल्या, टाकल्या
तीन मिनिटात होऊन जाते.
हा पप्पा म्हणे ना किती जास्त वेळ काही टाईम लागत नाही म्हणे त्याला आपण फोडणी टाकली एक उकळी आले की लगेच होते म्हणे ते.
हो नाही तर पालक कच्चा राहते मग.
हो ना नाही तर तो शिजत नाही म्हणे पालक असा मागे केली होती म्हणे त्यांनी एकदा तर तसच केलं म्हणे पालक काही शिजला नाही म्हण ते कच्चा, कच्चा लागे म्हणे मग
ह् मग त्यात काही टा लसण जिरं चटणी वगैरे टाकली.
हा मग त्याच्यानंतर फोडणी मध्ये तेल मोहरी जिर टाकलो. त्यामध्ये टमाटर टाकलो एक पूर्ण अख्ख टमाट आणि जराशी अख्खे लसण टाक
हो का लसन हम्म हम्म
खावाला लसुन टाकला आणि हळद टाकली.
लसुन सोलून टाकला कि मग तसाच टाकला.
नाही नाही सोलून टाकला गाठे असतात ना आपले लसणाचे साधी
हा हा
तसा टाकला तो एक एक अन जरास त्याला फ्राय होऊ दिला मिरच्या टाकल्या हिरव्या पाच सहा उभ्या चिरून
हा उभ्या चिरून का
त्याची पण चव मस्त लागते पण मिरच्यांना
हो मिरच्याची चव वेगळी लागते.
हम्म मग त्यानंतर त्याच्या मध्ये पाणी टाकलं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि ते मच्छीचे पीस टाकले.
अच्छा हा हा
हालवून घ्याव लागते म्हणते लगेच मच्छी ती नाही तर मग ती एकदा कडक झाली की हलत नाही मग ते
हा एकदा ते शिजली की मग तुकडेच पडतात हलवलं की
हो का? हो ना ते एक तर पूर्ण खोबऱ्या सारखीच राहते. जरा सा हात लावला की तुटून जाते पटकन
लगेच शिजतात ना ते आपण हलवतानाच त्याचे तुकडे पडतात जर शिजल्यावर हे केलं त
हम्म हो ना लगेच शिजवून गेली ती पटकन किती चार का पाच मिनिटातच शिजून गेली.
हो
हम् आज पहिले मच्छीच केली मुलग्याने मच्छीच खाल्ली.
हा छान आहे हे पालकच करून बघा लगे.
हम्म मस्त लागते पण छान आहे लवकर बघा की. पाच दहा मिनिटांमध्ये होऊन जाते.
हो मच्छी लवकर शिजते.
हम्म आणि चांगली पण राहते म्हणते ना शरीरासाठी.
हो आणि डोळ्यांसाठी पण चांगली अस
हो डोळे छान होतात मंतरी चांगले राहतात डोळे मच्छि खाल्ल्याने
हो.
हम् फक्त त्याच्यात काठे नसली पाहिजे जास्त नाही तर जीभीला टोचतात ते.
हम्म काय काय
हो ना मी तर द्यायची पाहून पाहूनच खात होती ते मी खाल्लं की काटा लागत होता.
हो तसच होते ते.
हम्म आणि एक तर छोटे छोटे राहतात ना ते असं - समजत पण नाही तोंडात गेले की असं वाटते काहीतरी आहे टोचत आहे.
हा तस होत ते एक काम करायचं आहे. आधी सगळे हातानी पूर्ण काटे काढून टाकायचे नंतर खायचं ते रस्स्यात
हम्म हो हो तसं कराय लागल. मी तर अशी फक्त पाऊड पाहून घालत एक तर मी पहिल्यांदाच खाल्ली. हा तर मग असं आठत तर कसं खायची माहिती. ते ना जास्त आमच्या इथे काही मच्छी खात नाही फक्त मटन.
तुमचे पप्पा पण नाही खात मग.
नाही नाही ते पण नाही खात त्यांना शुगर आहे ना. तर त्यांना मग चालतच नाही हा शुगरवाना. ना चालत नाही ना त्यांच कस बीपी पण आहे. तर जास्त मच्छी खाल्ली की बीपी पण वाढते म्हणते आणि शुगर पण वाढ ''--''
हम्म. आम्ही तर आधी खात होतो ना तर. प्रायस खात होतो जास्त.
फ्रायवाले मी रेसिपी बघितलेली आहे फ्राय मच्छीच्या ते पूर्ण असे याच्यामध्ये. पानामध्ये गुंडाळून. ते आ याच्यामध्ये बनवतात ना जंगलमध्ये. हम्म तिवाली मच्छ बघाची अशी मोठीवाली पूर्ण.
हा मोठी पण असते आम्ही मुंबईत. ला गेलो की म्हणजे सहसा ते एक दोन वेळा फिश बनवतात. तर ती अशी फ्राय करूनच बनवतात छान लागते ती. पण ते वासच खूप येते मला ते वासच आवडत नाही.
हम्म मला पण ते वास मच्छीचा जर ना हे गेला ना की असं वाटते ते खाव पण नाही. पण या मचछचा काहीच. या मच्छीचा काहीच वास नाही आला मी म्हटला पण पप्पांना की या मच्छीचा काहीच वास येत नाही म्हटलं.
नाही काही मच्छ्यांचा नाही येत वास.
हम्म अस बिना वासाची असली ना तर मग चांगलं वाट नाही तर. ती भासताना पण वासेत राहते म्हणते घरात मच्छीचा.
हो काही काही मच्छ्यांचा खूप वास येतेय.
हम माझ्या आत्त्याने केली होती ना एकदा त्यांनी झिंगे गेले होते एकदा घरी.
झेंगे तर बर झेंग्यांचा खूपच श्वास येते.
खूप येते वासतेचा पहिल्यांदाच खाल्ले होते मी झेंगे ते इतके वेगळे लागले.
कार लागतात म्हणजे ते आपल्याला नाही आवडत जे. खातात त्यांना आवडतात ते.
जना सवय अस''--'' ते खातात.
आता आमच्या घराच्या बाजूला एक काकू राहतात त्या झिंग्याची चटणी बनवतात. ते चटणी जरी बनवलं तरी त्याचा इतका वास सुटते आणि. इतका घाणवास आणि चटणी पण वेगळीच लागते.
डोक्यात जाते तो पूर्ण वास
हम्म आणि ती चटणीचा एक. कण जरी तोंडात गेला ना तर पूर्ण तोच वास असते.
तोंडातस ते वास फिरते बोल ना मच्छेचा ह ह ह,
मच्छी नाही झिंगे मच्छीचा तरी नाही फिरत.
हम्म.
आणि आम्ही गेलो होतो अ य पुण्यात आम्ही र अ होतो ना. तर तेव्हा आम्ही एका हच्यात गेलो एका हॉटेलमध्ये गेलो होतो.
हम हम.
तर मग त्या हॉटेलमध्ये
ते
इतकं हेय म्हणजे म्हणजे आमच्या घराच्या बाजू त्या काकू राहात ना मी सांगितलं झिंगे तर त्यांच्याच बहिणी मु हट हो आ्हा खव म्हटलं की जा जा त्या हॉटेलमध्ये आमच जाणच नव्हत होत नंतर आम्ही गेलो दोघ जण त बापरे त्यांनी आधी तर त्या दादांनी दोन फिश आणल्या नाही चार फिश आणल्या आधी
बापरे
अशा पूर्ण फ्राय केलेल्या अख्ख्या फिश होत्या त्या छोट्या छोट्या अशा अख्ख्या होत्या कापलेल्या नाही काही नाही अख्ख्या फिश मग आम्ही म्हटलं हम् मग आम्ही म्हटलं हा भई आता खातच नव्हता फिश मी खात होती पण मी पण एवढी नाही एक दोन पीसच खाते तर मग मी त्याला म्हटलं आम्ही म्हटलं की आम्हाला म्हटलं एवढ्या नको म्हटलं दादा कस ठेव म्हंटल तू आम्ही खातच नाही म्हटल सहसा फिश तो म्हणे अरे म्हणे तुम्ही ह खाऊन तर पहा म्हणे तुम्ही अजून मागवसाल म्हणे मग त्यान शेवटी दोन ठेवल्या
हा
हम् दोन नेला वापस मग आम्ही खाल्ल की छान लागली एक पूर्ण भैयान खाल्ली एक पूर्ण मी खाल्ली
बाप
खूपच छान होती तीप
हम्म्
आणि अशी एकदम खुरुम खुरुम फ्राय केलेली खूप छान लागत होती
हो त्याच क्रिस्पी अशी खायला पण छान लागते मस्त हम् हम्
नंतर मग त्यानी थाली आणली आणि त्या थाली म दोन थाल्या आणल्या
हा
वाट इतकिं त्या थालीमध्ये एक खरडा होता चिकन खरडा होता खरडा म्हण हा चिकन खडा ते हिरव्या मिरचीचा असते
हम् हम्
आणि नंतर मग अजून हे होतं अ मटण जे असेल मटन फ्राय होतं
मटन फ्राय
हा आणि नंतर एक सोलकढी होती
हा हा सोलकडी
हा आणि एक होत आपलं ते पिवळं असते ना अळणी
सूप सूप
हा पिवळं सूप ती होती एक वाटी अ नंतर मग एकाच्यात ग्रेवी होती अ नेकाळच्या तांबडा आणि पांढरा रसा एवढ ह एवढं सगळं होतं त्याच्या दोन थाली मी म्हटल दादा तू एवढं आम्हाला क ई जाईल आता तर फिश खाल्ल्या म नंतर दोन मग कस ठेवली आम्ही खायली आणि त्यातली पण त्यात झिंग्याची चटणी पण होते असशी साईड ला.
हम्म, हम्म.
आधी तुती त्या चटणीचा एक कनही ठेवु ताटा टात आणि आमच्या एक कोण ताटात गेला मग माझ्या तोंडात गेला एक कोण बा परे इतक ते हे झालं
हम्म, हम्म, त्याचा वास खूप येते.
करा वाटत.
ते झिंग्याचा ते वास गेला नाही की असं खावा नाही वाटलं म्हणून.
खावा नाही वाटत खूपच वास येते त्याचा, हम्म.
त्या मुंबईला तर इतका वास येते त्या मच्छीचा बाप त्या मार्केट मध्ये तिकडे तर मार्केट आहे ना मोठं आम्ही गेलो सोय ते फिरायला तर ते मार्केटमध्येच आहे वाटते ते मच्छी मार्केट मधूनच जावं लागतं तिकडे.
हो काम हा.
हम्म इतका वास येत तिथे मच्छीचा वापरे म्हणजे असं उभं पण नाही रावल्या जात.
बापरे हो का.
ताई येता त्यांना मच्छीचा वास आवडत त्या म्हणता मला खूप आवडते म्हणे तो वास.
हो काय, काय लोकांना कसं जे नेहमी खातात ना त्यांना आवडते तो वास.
हो असं म्हणते त्या म्हणतात की आम्हाला एनर्जी होते हा वास घेऊन.
हो बापरे ताई आम्ही तर सोमनाथला गेलो होतो तर तिथे पण का मच्छीचा वास कि मंदिर आहे ना मंदिरायला लागूनच समुद्र आहे पूर्ण. तर तिथे मोठ मोठ्यांचा म्हणजे ते गुजरातमध्ये मोठ मोठे ज्या नाव असतात. आपल्या जहाज तर ते सगळ्या तिथे बनतात. तिथून मग सगळे हा गुजरात मध्ये. तर मग तिथून त्या सगळीकडे सप्लाय होतात नाव. तर तिथं पण इतक्या मच्छ्या नितके अशे ऑटोमध्येध्ये सगळे मच्छा घेऊन जातात.
ते समुद्र ते असला की समुद्राच्या साईड ला पर्ण मच्छी मार्केटच राहत
हम्म, द्वारका आणि सोमनाथला तेच होता आम्ही गेलो होतो तर.
हम्म हम्म.
हो.
हो पण अशा ते ताज्या, ताज्या मच्छ्या छान लागतात पोड समुद्रातले त्या पकडलेल्या. हो डायरेक्ट आप तातपूर्ण असं वाटत ते बघून की नाही मच्छी खाऊ आपण पण मग ते असं वाटते की यांच्या खूपच जास्त वासत असेल बाबा तर काही, काही तशं छोट्या, छोट्या राहतात मसतं पांढऱ्या, पांढऱ्या
हो नाही अशा आपल्या बोटा एवढी एक मच्छी असते आम्ही मुंबईला खाल्ली